आता येतोय काय?
हा येतोय का आवाज.
हा मला पण येतोय.
आपण आता ग्रामीण भाग आणी एक शहरी भाग,
हम्म.
या विषयावर बोलू आपण.
चालेल बोला की.
त्या खेडेगावाचं जेवण म्हणजे लहान मुलांना हे तेे बघाय गेलं तर खूप सुखी समाधानी असल्या गंत आहे. पण अडवान्समध्ये शिकायचं झालं तर शैरी शहरी भागात जावं लागतंय तिकडल्या मुलांना, आणि शहराकडल्या मुलांना सुख घ्यायचं झालं तर खेडेगावात यावं लागतं.
हम् बरोबर आहे तुम्ही म्हणतायत्र शरातलं जीवन आणि हे ग्रामीण भागातले जीवन दोघांच्या मध्ये बरस्सा डिफरंट आहे. ह्म तेच शहरातलं जीवन हे जास्त धगाधगीच अडव्हान्स आहे.
धगाधकी ऍडव्हान्स आहे. पण खेडेगावातला मुलगाला जर ऍडव्हान्स शिकाय झालं तर? शहरातच जावं लागतं पण शहरात जाऊन आडवांस शिकून येऊन इथं तो पाहिजे ते काम कर तसं ॲडव्हान्समध्ये करू शकत नाही आता इंटरनेट प्रॉब्लेम येऊ शकतो. ॲडव्हान्स मध्ये आता जर इंटरनेटचं हॅलो,
हम्म बोला की हॅलो.
इंटरनेटचा खेडेगावात इंटरनेटचा पर्यंत प्रॉब्लेम येऊ शकतोय. जसं शहरात जस इंटरनेट अडव्हान्स तेन झालंय ना तसं खेडेगावात अजून झालं नाही ना. हॅलो त्यामुळं
बरोबर आहे.
खेड्यातल्या मुलांना तिकडे जाऊन तिकडेच राहावं लागतंय.
हम्म हम्म हम
सणावाराचं मग घ गावी येनार असं आता बरेचसेच हेज्यातं जॉब द्यायचं चालू आहं. जॉबला जे असणार आहेत ते सगळी खेड्यात खेड्यातली माणसं शहरात जाऊनच जॉब करत आहेत. सणासुदीच्या कार्यक्रमाच्या वेळेस ती सुट्टी काढून गावी येतात.
हम्म तेच बरीचशी शहरातली माणसं सगळी खेडेगावातूनच त्यांचं स्थलांतर हे. हम् हे शहरामध्ये झालेलं आहं. परत त्यांचं पाळमुळं ही खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागातच ख खेडेगावातच हे झालेले आहेत त्यामुळे त्या पाळी पाळमुळं त्यांची बरेचसे इथं बालपण हितं गेल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ह्या त्यांच्या बरचस बालपणतेण इथं गेल्यामुळं शहरी जरी जिवनात गेलं असलं तरी त्यांचं मन रमत नाही शेवटी काही आपलं गणेशोत्सव असूंदे किंवा कोणतेही यात्रा असूदे गावाकडे यायची ओढ त्यांना त्यांना ऊड लागतेच. हम्म.. त्यामुळे बऱ्याशा गोष्
गावाकड आल्यानंतर शहराकडे जायला पाय उचलत नाही घरातून बाहेर असं पण होतेय. जावस वाटत नाही, गावाकड आपलं निवांत राहणं.. हिरवं गार वातावरण
ह्म्म..
खेळकर ऑक्सिजन तेन पुरवठा, जसं सेफ्टीत आता शे.. खेड्या शहरात राहायला गेले तर.. एका खोलीतच बाहेर नाही. अपारमेंटमध्ये तिथंच गेल्या.. सगळं बंगलंच- फिराय जागा नाही रस्त्यावर जायचं, पण इकडं मैदान आहे. पोहायला गेल्या नदीते नाय. कनॉल ते भेटू शकतो आपण, उन्हाळच्या सुट्टीमध्ये लहान मुलं. नदी साठी पोवायला जातात, आंबा तेन काढायला. झाडावर चढून मज्जा.. मस्ती करू शकतात, चारच्या पुढ. खेळाचा डावसुद्धा मांडू शकतात, पण तसेच सिटीत काही आनंद भोगता येणार नाही, स्विमिंग टकला जाय लागणार.. पैसे देऊन सगळं स्विमिंग टँंगला जावा हे करा तसं करा असं सिटीत सगळं होणार
हम्म.. हम्म.. हम्म तेच आणि शहरातले जेवण हे हम्म.. शहरातलं जेवण हे शहरातल्या जीवनासारखंच असते बऱ्याचशा गोष्टी आपल्याला महाग मिळतात.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
आणि ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्वस्त मिळतात. शेतातन जे पिकले तेच आपण खाऊ शकतो आणि आपली उपजीवी चांगल्या पद्धतीन पार पाडू शकते आणि जर शहरामध्ये गेलं तर परत दूध असेल, भाजीपाला असेल बऱ्याचशा गोष्टी आपल्याला विकत घ्यावी लागतात. विकत करून आपली ती बी
त्याने तेवढंच लिमिटेडमध्ये खायला लागणारं काय असाल ते पण इकडे खेडेगावात अनलिमिटेड आपण काय असेल ते खाऊ शकता दूध, चहा काय झालं तर इकड.. तिकड गेल्यावर आपण झाडाची फळ तन खाईच झाली तर आण ळेल खाऊ शकतो पण शहरात तसं नाही तेवढंच पैसे देईल तेवढंच आपल्याला मिळत. खाण्यासाठी
बरोबर आहे शहरात हे लिमिटेशन येते आणि शहरामध्ये बऱ्याचशा सोयी- सुविधा शिक. शिक्षण, एज्युकेशन, सामाजिक संस्था, स्पोर्ट्स शिका अकॅडमी असतील. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल त्या दृष्टकोनातून बरेचशी लोक
शहर अग्रसणय आहे खेडेगावापेक्षा पण.. खेडेगावातील पूर्वपाशची लोक असे हाय ती तशीच आहेत ना अजून पण.. त्यांच्या नात तो अन तन घरं बांधली असेल त्यातच ते राहून सुुकी- समाधानी आहे, शेती करत.
आ.. होय खाऊन वगैरे त्यां समावत आणि प्रत्येक गोष्ट तर.. त्याच्याशी बोलण्यात वगैरे हे करण्यात या गोष्टीत वेळ घालवण्यात आनंद घेण्यात मजा वगैरे ते करण्यात बरेच लोक अग्रेसर आहेत. गणेशोत्सव सारखा एखादा कार्यक्रम असं दे यात्रा असू देत यात ऐ आ वेळी बरेचशी लोकं खेड्यातली एकत्र जमताय, हा वेळ
वेळ काढून सगळे जमत राहत्यात.
हम्म, त्यामुळे ते बऱ्याचशा गोष्टी आपण ते शिकण्या जोग्या पण आहेत. आणि त्यचा अनु
एकमेकांना मदत कराय, एकमेकांना मदत कराय झाले तरी हि खेडेगावातच आपण बघू शकतो आपण, शहरात बघू शकत नाही आपण. मदत कराय. कोण इतकं धावून येऊ शकत नाही आपलं म्हणून, पण खेडेगावात आपलं म्हणून मदत करणारे भरपू पूर आहेत.
हम्म बरोबर.
मध्ये, म्हणजे जसं की कारण दुसरं घरात पाहुना आला काहीतरी कमी पडलं, जरा साकर द्या, चहा पूड द्या, दूध द्या मागू शकतो आपण, पण तसं खेडेगावात मागू शकत नाही, बर दुकानला जाऊन विक विकतच घेऊन याला लागतय.
हम्म हं हं हं, बरोबर आय, तेच कि विकत घेऊ शकत नाही, आणी विकत घेतलं तरी त्याची किंमत येन महाग आपल्याला परवडण्या जोगी ही गोष्ट नसते, बरसं व्यक्ती जॉबच्या निमित्त जर गेलं दहा पंधरा वीस हजार रुपये पगार असला, तर पाच हजार रुपय आपले ते भाडच जातय. परत तसं, ईऊन जाऊन करणारे व्यक्ती असेल
बारीक मोटी गोष्ट सुद्धा आपण विकतच घ्यावी लागते, पण तसं खेडेगावात घ्यावि लागत नाही.
हम्म, इथल्या इथं ती उपलब्ध हू शकतय.
हां, शेजारी पाजऱ्यांच्यातन आप आपण उपलब्ध करून घेऊ शक
तेच शेजारी पाजाऱ्यांच्या म्हणण्यात त्या गोष्टी आपण उपलब्ध करून घेऊ शकतोय. शहरा मध्ये बरीचशी प्रेक्षणीय स्थळे वगैरे आहेत, त्यानिमित्तानं किंवा शहराचं अट्रॅक्शन वगैरे वाटून बरेचसे लोकं तिकडं ट्रान्सफर होतात. काही काही रुजू लोकांना ह्या उच्च विचारसरणी प्रमाणं वागायची सवय असते. सगळं पूर्ण फॅशनेबल, त्या फॅशनेबलच्या आयुष्यामध्ये आपण पण सगळे
ज्यांचा जन्म शहरात झाला आहे, ती आईवडील इकडली गावाकडली तिगडं शहरात जाऊन राहिलेत, आणि त्यांचं मुलं बाळं, ही फॅशनेबलच सगळी झालेली आहे. त्यांना सारखं, इकडलं खेडेगाव आव आवडतन गाव, हां गावंढळ वाट पण तिकडलं शहरातलंच त्यांना स्मार्ट वाटतय.
हम्म.
पण तसं बघाय गेलं तर खेडेगावात लं खेडे गावातच हाय, पण शहरातलं शहरातच हाय. असं पण म्हणण्यासारखं आहे, आपण पण आता शहरातला कोण आला तर हे काय आला ह असा आहे तसं आहे म्हणतायत आपण. प्रोफेशनल आहे हे आहे ते आहे, पण आपल्या इकडली गाउंढळ ते गाउंढळच ना. ते तिकडे गेले की आपल्याला गाउंढळ म्हणतात. ते म्हणजे, खेड्याकडल्या लोकांना, असं पण होऊ शकतय.
हं, तो शिक्का पहिल्यांदा पुसला गेला पाहिजे, गाऊंढळ नावा चां, आणि ही बरेचसे लोकं आपल्या कर्तृत्वातून असूनदे कारण स्पर्धा परीक्षा म्हण ती सिद्ध करून दाखवतायत म्हणजे कोणत्याही सु सुविधा उपलब्ध, नसताना सुद्धा आपण शिकण्याची जी उर्मी आहे. ती इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या मध्ये एकदम ठासून भरलीलेली आहे. परंतु शहरी भागातल्या लोकांच्या मध्ये ती अवि च्यास नी दिसत नाहीत बरीचशि व्यसना धिंनता हीन. मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भागात आहे. हम्म त्याचा इफेक्ट हे काही अंशिक ग्रामीण भागावरती पडत आहे, असं मला वाटतं.
होय. संगतीवरण हे थोडे फार होत आहे. पण तसं बघाय गेलं तर खेडे गावातलि पोरं हायत ना, ते वडिलांनी जे काय केलेय. ते करत नाहीत. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करतात. पण शहरातली लोकं पोर कसे आहेत, वडिलांनी जे केले बिझनेस आहे ना वडिलांचा तोच बिझनेस चालवत होत पुढं गेलेले आहेत.
हं
तसं पो खेडेगावात नाही. खेडेगावातले आपण स्वतःच कर्तृत्व सिद्ध करूनच. वरच्या लेवला गेलेले आहेत. बऱ्यापै अशी बरीचशी उदाहरणंयेत पण खेडे सिटीमध्ये शहरी भागामध्ये. तस नाय हाय. वडिलांचाच धंदा पुढे चाललेला बिझनेस ते. अच्छा!
शहरी भागात हा आपण सग. सगळी बसून आनंद वगैरे घेऊ शकते, तसं घेऊ शकतो. नाही बरेचशा लिमिटेशन पण त्याच्यामध्ये येतात, कोणाला कामाउन कोण लवकर येते. कोण उशिरा येते. तो शहरा इथं वेळ द्यायला त्यांना वेळ भेटत नाही. एकमेकांना भेटायला पण वेळ भेट भेटत नाही. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इकडे येता पण येत नाही. अशा गोष्टी या शहरामध्ये घडून येतात.
केेड. खेडेगावात पाहाट पहाटे चार पाचच्या दरम्यान होते पण सिटीत तशी पाहाट होत नाही. जसे लोक सात आठ ला उठायच मग तिथून पुढं आवरून कामाव जाने. अस त्यांचं रुटीन, पण खेडेगावात रुटीन वेगळाय हे कळा मग जनावरांचा आवरा शेतीचा आवरा मग बाकीच कार्यक्रम जरी असला तरी. जनावरांचं आणि शेतीकडे जरा थोडं लक्ष द्यावंच लागतंय रोजच्या रोज. असं पण ये. पण सिटीतल्या लोकां कसं उठलं कामावर जाणे कामावर सुट. सुट्टी असली की निवांत घरीच, कोठे फिराय जाणे इतकंच हाय ते.
हा
पण रोजच्या रोज खेडे गावात आपल्या रोजचं काम लागलेलंय ते करावंच लागते.
हम्म हम्म हो बरोबर. बरोबर आपण ते बरोपैकी काम आपण करू शकतोय वेगवेगळ्या. त्यांना भेट पण देऊ शकतोय, शेती बी सांभाळू शकतोय. त्यांना जोडधंदा म्हणून पशुपालन करू शकतो आपल्या नवीन कल्पना ये शेतीमध्ये असल. इतर कोणत्याही गोष्टीमध्ये आपण हे करू शकतो जर आपण, ग्रामीण भागामध्ये ते जन्माला आलो असल तर, आपल्या मातीविषयी आपल्याला ओढ निर्माण झाली पाहिजे, की आपण जरी ग्रामीण भागात जरी जन्माला आलो असलो, शहरी भागात जरी कल्चर आपण अवलंबून असले तर आपली नाळ ही मातीशी घट्ट असली पाहिजे, असं मला वाटतं.
होय.
ठीक ये आता बऱ्याच
चर्चा झाल्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले.
ठीकाय ओके हां.
ठीक ये.
बाय.